हॅलो!
हा
ऐतोय का आवाज?
आत्ता याय लागलाय.
हा हा आता तू दहा नंबरचा फॉर्म कसे भरतेस.
हा अजून कधी भरलाच नाही.
नवं एखाद्याचा बघी म्हणजे ऐकली तर आसचील त्याने नापत झाल्यायला हवं. तर परीक्षा फक्त जेवढा विषय राहिल्यात ना तेवढ्याच विषयांचा पेपर द्यायचाग फक्त. अभ्यास करून फॉर्म भरायचा हा.
हा हा आणि जर का सगळंच फेल विषय गेला असलं तर. तर जर का
तरी पण फॉर्म भरायच आणि फक्त विषय पेपर द्यायचा. कॉलेज ला वगैरे जायचं नाही.
सेकंड इर ऍडमिशन होणार असं आहे. मला काय वाटलं माहितीय काय आता जर फर्स्ट इयरला फेल असलो तर मगि नाही मग मूड गेलेला माझा.
नाही नाही तो आता फर्स्ट इयर फेल झालीस की नाही तर ते विषय सोडवायच.
हा आणि समज आ आता जर विषय सोडवून मग एक्सटर्नर ला टाकलं तर चालतय की.
एक्स्टर्नल कुठे आहे आपल्या कॉलेज ला.
आ आहे की
हाय म्हणलेत आमच्या नाही ग आमच्या वेळेस नव्हतं कारण की आता एक्स्टर्नल बेक्सटर्नल काय विषय नुसतोय ग सेकंड इयरला तू कॉलेजला गेली नाहीस की नाही तरी चालता हा.
त्यात बाळ खरं जायलाच लागतंय.
अगं तस काय विषय नसत. तर आता मी किती दिवस गेलतो तरी मी सेकंड इयर ला पास झालोच नाही कसा विषय असतो माही माहीतेय तुला अं... त्यांच त्यांनी बोलवतात ना मेन मेन टेस्ट ला तेव्हा जायचंच.
हा हा
आणि शिकवतात ना तेव्हा नाही गेलं तरी चालतय फक्त त्यांन जेव्हा, ह हा त्यांनी म्हणजे वया पूर्ण कराय द्या जायचं. किंवा या. परीक्षा असली तोंडी बिंडी तेष्ट असतात ना तेव्हा तेव्हा जायचंच. ते चुकवायची नाही. मेन मेन असतय ना ते.
हा हा तेच मला काल एका मैत्रिणीचा मेसेज आलेला करच म्हणून ऍडमिशन.
होय ऍडमिशन करायचं नाही.
आता दोन वर्षच राहिलेय करून टाक म्हणली दोन वर्ष तेवढंच.
मग काय तुझा फर्स्ट इयरचा रिझल्ट आलाय का नाही?
फर्स्ट इयरचा त्यानी तिथं मला दाखव म्हणजे बघ म्हणलेल. खरं माझा पी आर ए एन नंबर कि नाही घरात होता,, आम्ही बघितलोच नाय.
पिआर एन नंबर, आयडेंटी म आतर्व ला म्हणायचं फोटो पाठव म्हणून.
नाही, बघितलेला,, आयडेंटिटी वरती नव्हता नसतोय,, त्या ह्याच्यावरती असतोय, दहावीचं कसं सर्टिफिकेट असतय बघ,, त्य
नाही,, हेजाव पण असतोय, आपलं ते अ फी भरतोय माहितय त्यज्याव पण असतोय.
हा मग तेच, मग मी घरात आल्यावरती बघितलेला, पण मला ते काहीच कळत नव्ह रिझल्ट मधलं मेन म्हणजे,, काय कळलाच नाही रिझल्ट आणि मेन म्हणजे अ मी अ, म्हणजे पहिली जी एक्झाम असत्या क नाही सेमि
आणि तुला मी सांगू आईक पी आर एन एवढा महत्त्वाचा हाय. पी आर एन शिवाय तुझं काहीच होत नाही,, त्यामुळं पी आर एनचा फोटोच मारून ठेवायचा. आणि किंवा पाठच करून ठेवायचं पी आर एन नंबर,, समजलं ना तुला.
हा हा.
कारण की तु जेव जेव्हा कॅश काउंटर वर जाशील किंवा कुठं पण जाशील कि नाही तेव्हा पी आर एनच विचारत्यात,, पीआरएन शिवाय काहीच काम होत नाय.
तेच की, आणि मग त्यानंतर न, अ हे झालं मग बघितलेला मग काय कळालं नाही,, मग मी फर्स्ट सेमेस्टर दिली नव्हती. मग त्यावरती हे ज्यात मी फेल वाट दिसाय लागलय बहुतेक, असं मला वाटाय लागले मला काय एवढं रिझल्ट कळला नाही तो, म्हणून म्हटलं हा चा हजं सेमिस्टर वन मध्ये, फायनलला नाही,,, फायनल ला गेलेलो
ल्यात
तेच काय मी बघितलं नाय,, आणि तो अ मोबेल दूसरा हूता. आगं माझ्याच फोन मधे बघितलेला खरं माझं तो दुसरा फोन हूता,, मग आता हे करतो कि नंतर नं गेलो कणी झोपायला,, तव्हा मग बघतो आणि पुन्हा.
आता तुला सांगू, तुझा फर्स्ट इयरचा, अ रिझल्ट अस तोय ना,, कदाचित क नाही तो गुगल ला पण दिसतोय,, खरं पेज वेबसाईट विचाराय पायजे,, आणि तुझी जी पी आर एन हा पी आर एन,, कारण की आता तुझं फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पासनं तू शिवाजी युनिव्हर्सिटीकडं गिलीस कॉलेजचा याचा काय संबंध नसतोय.
मायतय मला. हा त्या दिवशी मला एका पुजानं दाखवलेलं,, त्या दाखवलेलं मला कोडग्यान, अं काय काय टाकायचं नाव तेन सगळं, मग मी ते टाक घरात येऊन,, पीआर एन नंबर मग बघून टाकला, मग ते दाख खोलेलं खरं ते त्यात विसरलय. आता नंतर न बघतो आणि तुला स्क्रीनशॉट पाठवतो मग. तेच की बघून सांगतो ग तुला.
तेरावी किती वर्षाला झाल्या,, जर साल
हां.
त्या वेबसाईट ला टाकाय, त्यला वेब साईट विचार क कोण कोर ग वळखकीचा नंबर विंबर असला कि नाही.
माहित आहे मला सोडू वेबसा
हा.
माहितय मला वेबसाइट बघतो मी तुला स्क्रीनशॉट पाठवतो मग.
आणि दिसतेयस ग रिझॉर्ट मध्ये किती विषय गेलेत. त्यामुळं समजतय किती किती विषय सोडवायचा आणि कशाचा अभ्यास आता मला वाटते तुझा अकाउंट गेला असेल मेहती इंग्लिश अकाउंट गेला असल असं वाटतंय. अरे आता तुलाच माहित तू पेपर कसला लिहिल्यास. हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो हॅलो!
हा हेेतोय काय आवाज
त्याला
हा तेच आता तू रिझ पेपर तुला कुठलं कुठलं सोपं गेल्या. किंवा कुठला अवघड गेलाय त्याच्यावरन तो
असं काय अवघड गेलं नाही आज सगळं फोन मध्ये बघूनच लिहिलं.
मग कशी काय पाच झालीस ना पाच झालीस.
फर्स्ट सेमिस्टर लाग
मग कुठला विषय गेल्यात तुझं फर्स्ट सेमेस्टरचं गेल्यात का सेकंड सेमेस्टरचं गेल्यात.
ही नंतर का आम्ही तुला सांगायला लावले.
काय अगं फर्स्ट सेमिस्टर तुला मी सांगू ऐकऐक फर्स्ट सेमिस्टर तुझं तू पास झाला आता तू कुठली परीक्षा दिलास सेकंडची दिलास का फर्स्टची दिलास.
सेकंड
हा तू इयर ला सगळ सॉल्व झालंत तुझ विषय त्याशिवाय तू सेक सेकंड ला कशी बसणार समजल तुला
हां.
फर्स्ट इयरच तुझं सगळं शॉर्ट आउट आहे विषय सेकंडच गेल्यात. सेकंड च गेलात ग आता सेकंड लाव तुला कुठला कुठला विषय गेला तुम्ही बघाला पाहिजे.
म्हणजे आता आपल्याना फक्त सेकेंच गेलेल्याच द्यायला लागतात काय.
हा सेकेंडच फक्त द्याय लागतात समज, फर्स्ट गेले असतीलस तर पहिल्यांदाच तुला देऊन मग सेकंड ला घा जा. परीक्षा द्याय लागली असती ग?
हा मग तेच सांगा लागलोय की ते बॅगच पेपर असतात ते मी दिलं नाहीय आहेत.
अगं मग तु सेकेंडच कर? अग खुळे मी तुला एक बोलू तू फर्स्ट सेमिस्ट. त्याला नापास झालीस तर तू ते, पण सोडवल्याशिवाय सेकंड सेमिस्टर ला बसू शकत नाहीच?
नाही मला बसू दिलं की, काय शिवता माहितेय? हे बघ ऐक ऐक आता हे बघ जे मी फर्स्ट सेमिस्टर दिली नव्हती, ती अं सकाळचं घ्यायचीत. सकाळी अं नऊ ते अकरा काहीतर असं घ्यायचीत. आणि त्याच दिवशी तोच पेपर फायनल तर संध्याकाळी असायचा. हा दुपारी, मग मी सकाळचं जात जातच नसायचो मी, मी डायरेक्ट दुपारीच पेपर द्यायचो.
हम
असा विषय मं आता सगळं सॉल्व केल्यात मी.
अग खरंच, मी तुला एक बोलतो शेट मी तुला हां तसं बसू देत नाहीत.
ते मला दिलं.
दिलं कस होईल? मला तर अवघडच वाटायलय. आणि तुझं सेकंडचा विषय गेला तू या बघ आणि रिझल्ट.
तुला मी दाखवतो रिझल्टं, मग तुझ्या लक्षात येईल मग.
हा रिझल्ट बघितल्याशिवाय, काय समजणार नाही आपल्याला.
देणार नाही तेच की.
कारण की कोणा आता कॉलेजचा काही संबंध नसतोयच गं. शिवाजी युनिव्हर्सिटीकडनं आपल्याला पेप पर येतात, रिझर्ट येतात, त्यामुळं कसं बसू देत तेला अस माझ्या डोक्यात यायलंय, समजलं नव्ह तुला?
समजलंय खरं म दिलं बाई, मी बॅकच एक पण पेपर दिला नाही. मला एक म्हणायचीत, यं यं तुझा हाय पेपर म्हणून, खरं मी जातच नसायचो बाई. आजच्या पेपरला, डायरेक्ट
पेपर सोडवला असंल,
नाही गं, काय माहिती मग.
अं कोणीतर तुला सपोर्ट दिला असेल शिक्षकाने. हा शिक्षकाने सपोर्ट कुठल्या तर दिला असल.
कारण का मी मं फाय दुपारीच जायचो मी. अडीच ते साडेचार अ पाच असयं असं अस
हं, हं, हं. मला वाटतंय, तुझा पेपर म तुला बघ की फर्स्ट मधनं फेल झाले असलीस तर मग सेकंड मध्ये बसू दिल्यावं म्हंटल्यावर तुझा पेपर कोणी तर सोडवल्यात.
तेच की मं काय माहिती आता बघुया.
व्हय बघाय पाहिजे. तुझा रिझल्ट बघितल्या शिवाय काय समजणार नाही गं.
हा व्हय तेच कि
तुमच्यात अक्षर आहे नव्ह?
अक्षरच आहेत की.
अक्षय अक्षय हाये नव्ह?
अक्षी व्हय हायं कि आमच्यात.
त्यांच्या आजी इकडं बोलवालाय लागल्या म्हणून सांग जरा.
अक्षरा त्यांची काय?
हं हं निरोप आल्यावं.
शर तुम चाय बोलवाय लागल्या. सांगितला बघ निरोप
हा ते त्यांच्या आजी तर असतात दिसलेली
हा हा.
हम्. अछ बघा रिझल्ट बघितल्याशिवाय तुझं काय समजणार नाही ग थांबा तुला फोन करतो मी
हा.